हॅलो काय वात्या
लागला का?
हा लागला ना तुम्हाला आव रिंग नय येत तिकडं वाजत नाय रिंग काल चालू झाला का.
तुम्ही कोण दिवा दिवाली शैलेश सांभळे का?
स्वारी तस नका ना बोलू. आपण ॲप वर बोलतोय.
हा का
साध्या कॉलवर ठीक ये. त्यांना अहो नावात कायतरी गडबड झालेय, त्या मॅडमला केलता मी फोन.
आणि मग कर दुरुस्त करून द्या म्हणावं.
हा, ती मॅडम देणारेत दुरुस्त करून, म्हने शनिवार- रयवार आता सुट्टी ये ना.
हा हा
म म्हणे मी फोन, मग मला पाठवून ठेवा ठेवा म्हणे ती स्क्रीन शॉर्ट मग म्हणे बघते मी म्हणे.
हा का
मग म्हटला करेल फोन, मंग - दिड पाठवून दिलंय. ऍप वर काय नाय घरी चालल होत वेल्डिंगचं काम
हा मग आवरलं का काम?
हा आवारलय.
हा हा
ते मला फोटो हे याची फ्रेम बनवायची होती ते हे बॅनर लावायला ना तर त्याला यंगलच कमी पाडला म्हणला मग त्या त्यांना अंदाज राहतोय किती लागल ना मग हे म्हण त्यांलाच घेऊन जा ओ
असं
आणि मंग घेऊन येवू तो यंगत पाईप हा
ते वेल्डिंग करून आणि मग त्याला चिटकवायला.
हा ना ओ कुडं दुकान पाठीच नाय ना आहो दुकानाला. तिदचं त्या म्हणजे त्यांच्याच पाटीवर आम्ही चिटकावेल होत ना.
हा हा
होता तो
मंग आणलं का तिथं दुकान त्या लोकांनी
कांआचे गं निस्ते सारखे म्हणू आणायचे आणायच पण नय आणलं.
म त्येचा तिकडपेक्षा इकडे बरांय का धंदा होतोय का?
हा मग धंदा वयासारखा आहे पण आता सध्या लशीला विक्री नाही ना बाकी ते लोणचे ज्यावर वरून लोणचे चि तेल होते ना म म्हटलं जेवर वरून लोणचेन ते चालू होते ना आणले होते विक्रीला लोणचे पर ते मॅगो पल्प म्हणून होते आंब्याचे घर वते हा वते संपलं थोडे राहिले ती
ते येणार जाणारऱ्यांनीच घेतला असेल तिथे ना
हा पर ते जामचे डबे होते एकशे चाळीस रुपयाला एक डबा होता सगळे फ
ह मोठवाता का किती ग्रॅमच आहे पावसाळाचा अर्ध अर्ध हा ना
हा
हा हा अजून दुसरं काय वस्तू ठेवायच्या मुलांचं हे तिथं असे बस
हा बस स्टॉप आहे ना बस स्टॉप जवळ आहे ना मग ठेवायची हळू हळू मजा आ नाही का पण म्हटलं आपला स्वतचा गाळा झाला का मग येईल कव होता हा तरी दुसऱ्याच गाळा आहे ना
हा
त्या चां
काट
आता हाय बसले म्हटला आता काय करते पावा
नाही का काही हे साहेब लोक नाही आले
नाही आल्या आता ते त्या दिवशी आले होते हिशोभन हे सगळं करून लिहून पाठवाव मग पाठवला होता मी आता दोन महिन्याच त्यानी ह्या लिहले नाही ना हिशोब
हा हा पण राहता व्यवस्थित होते का?
हा चांगलं होत आता त्या दिवशी म्हणजे जरा गॅरंटी संपत आल त मग घरी नेलं होतं ना. मग हा
ते माग चलं ह कडकशी जत नव्हतं काबर कडक
अह ते ना ठेवायला अजून अंदाज नव्हता नाही का प्रशिक्षण घेईल पण मग स्वतः करून पाहियला ना प्रशिक्षण घेईल त्याच्याही फरक पडत आहे ना
आपण स्वतः हाताने बनवेल न समोरच्या ना नसता सांगेल त्याच्यावर फरक पडतोय ना त्याच्यामुळं मग आता चांगलं होतय आता डायरेक्ट पननास किल वची आर्डर यती रोजची
पन्नास किलो ऑडर कुडं ते तिथूनच का तिकडे शिरावाडवरून
नाही शिरवाडीवररून द्या
हॅलो
य तन बजावला
किरवाडीवर तुझ्याकडून
हा नाही तिथं शिरा वाढला. तिकडेच
ह येत हा हा हॉटेल वर हॉटेल वर हा ना चांगलं चालू आहे ना अजून होता होता माहिती पनीर पण महाग झालये आता ताना इकड शंभर रुपये झाले.
हा अ शंभरच झालंय म मी शंभर केलंय आता सगळीकडे शंभर झालं आता.
शंभरच झाले.
पॅकिंग दोनशे ग्रॅम राहते ते शंभर देत त्याला आपलं म मो मोकळ मोकळां आणि अडीचशे ग्रामच दोनशेला देत शंभरला देता नाही का असं.
हा ते कमी राहते जरा ना.
हा आणि आ दोन तुपाला माणस येल होते गिराईक पण नेमकी तूप आज संपलं होतं ना मग केला फोन दिलय पाठून पण नेमकी ते तूप परत घरी इकडे गेल त्या मामांच्या घरी.
कुठं तिथं खाली तू गेल ती कागदपत्र द्यायला तिथं ते कोरडे.
हा तेच. हा ते तिकंड पुढं बसले नाही ना त्यांना वाटलं इथं कुठं दिसत नाही मग ते परत घेऊन गेले असं झाला तिथं. हा.
तुपालाचा बर आता या टाइमला थंडी मधी. या टाईमाला
आता नऊशे रुपये किलो करेलले ना?
बरं आहे मग आता हायेच ये गाव. तुपाला बाजार तेवढा निसत म्हशीचच का गायचं नाही होत का?
गाय जर्शी गायचं होतंय आणि आपली गावठी गाईच म्हणजे दुधच येत नाही ना गावठी गायच राहिल्या नाही गावामध्ये तर मग गावठी गायचं नाही तुपात पण दुधच नाही त्याच्यामुळे मग तीम काढताच येत नाही ना.
हा आणि क्रीम का क्रीमही पण कमी पडत असल.
हा मगर क्रीम ही कमी पडते आणि हे दुधाचे पदार्थ बनवायलाय ना ते पण कमी पडत हे तील पातळ दुध राहता ना गाईचं. अ काय?
दूध शिरवाडीवरून हे दूध पनीर हे लस्सी.
अ हा पिंपळगावला जाते.
पिंपळावला ही जातेय का?
हळू हळू माहित होता होता सगळीकच जाईल पण अजून सध्या जास्त माहित नाही ना असं. आणि दुधही आहे अजून कमीचे जरा दुध जसं दूध वाढलं तस
दूध नाही राहत का तुझ्याकडं?
नाही दूध नाही राहत ना. ते फिल्टर मशीन नाही भेटेल ना फिल्टर करून ठेवा लागत तसं दूध खराब होऊ जाते ना.
दूध पाहिजेल होतं ना?
हा दुध असल्यावर मग त लई विक्री झाली अस दुधाचा त्या दु इड दूध पिशव्या डायरेक्ट बंद झाल्या असत्या इथं.
हा.
सगळां मोकळं दूध वितला गेला
हा तरी पण ना गोकुळ दूध पिशवी ना लयभारी म्हशीच्या दुधावानी अडोतीस रुपये आहे पिशवी ना पण एकोणचाळीस रुपये किंमत आहे पण हाय ना एकदम ओरिजिनल दूध आहे.
आओ मग आपल ही तसच ये एकदम ओरिजनल दूध ये त्याच्यात कोणतीच भेसळ नाही का कोणतेच केमिकल नाही असं सगळं म्हणजे दूधच नाहीत हे दुसर प्रॉडक्ट पण कोणतच भेसळीचे नाहीत आत
हा मग आता आपण कोणीच काई गावचे लोक कसे म्हणतात घरचं ये तेे.
घरचं ते घरचच नाही का.
हा झाला का नाश्ता? काय वडापाव मागवायचा पाव वडा मागवायचा .
सुटीचा टाइम झाला आता नाही मागवला.
ह ह.
कधी कधी मागविते.
ह का? आवनी पिवणी घेतली का नाही?
अवही नाही ना रविवारपासून म्हणतात घ्यायला मग काय करते म्हणजे उद्याच्या दिवस पण आता असं नाही वाटायच. काम चालल मग लगेच घेत काय माहित?
नाहीतर सम हा रोप बप नाही तर मग परत मोडा बिडा मागावततील.
आता आजचाच मोडा होता ना?
हा पण दुसरीकडून.
हा हा दुसरी को कड.
चांगले आलेत का?
हा नाही अजून छोटे छोटेच हायती. मोडा मागवायच्या बेतात नाही ती कारण बारीक येत अजून तो पण
हा हा ब वरचाच येईल ला लावायला.
हा वरचच येईल.
हो ना?
पण तेच नेमकी बारीकचे रूपम आहे ना? म तेच बारीक खरी इंद्राने तरी वाढले पण रूपम बारी ते अस.
बरून घ्यायला लागतील वाव कशतरी हा मग
झाला कच्चा पाणी नाही तुमचा?
नाही बसलेय फोनवर बोलत आता अजून काय नाही केलं.
हा ना? आता का आला का? कॉल कसा करायचा रिंग वाजत नाही. हा असा डायरेक्ट कॉल येतोय तुमच्याकून मला येतोय. माझ्या पण तुम्हाला नाही येत असं.
लागत ना काय माहिती? सेवर काल पण नावं लागत नव्हतता.
हा.
काय तरी ब मिस्टेक होत असलत.
ते हा कधी कधी तसच होतं काहीतरी वातावरणात.
एरर दाखवते.
हा ना?
हा इशारा असं नाव येतेय.
आता सोहम बरे आहेत का मग?
हा बरंय आता मण तो जोपायचाय मग म्हटलेय थांब आता. अऍप्पल खातोय. म्हण तू पपा आपला आण मग आणले ते नि ते एक खराब निघाला.
हा ना ते पावसाच्या पावसाने काय? सगळ्याच वस्तू खराब होत्यात हो. भाजी पालाही माणसाना आणतातो सगळा खराब होऊ जातो.
तो खराब होऊन जातो.
संध्याकाळी अंदा आणि सकाळशी बैकितला तर लगेच खराब होतो जसं काय?
पा लागत उलट पालट करून त्याव्हा ह आला कसे येल वर घ्यायला.
नाही घ्यायला नाही याणार आता पायपाय जावा लागेल मग
मगडायेट तिथपर्यंत पाय पाय
हा कोणाची गाडी भेटली? नाही कोणाची गाडी भेटली तर जाते नाही तर मग तिथोर पाय पाय जाते घ्याय नाही येते आता आठ दहा दिवस झाले घ्यायला. नाही का
सहाला वय अंधार पडतो ना आता
हा जायला अंधार पडतोय
आता पावसाळ्यामध्ये होईल ना टाइमच नंतर अंधार पडत डायरेक्ट
हा
हम्म
पाच साडे पाचला बंद करते मी
हा गोल्या
हा ना खेळतोय घरी रोज आला का पहिले मम्मा दी मम्मा दी करतो असा बाग ओढडीतो सकाळशी हा सकाळशी निघाले का असा पळतो माघ आता आईन बाबां मम्मान सगळा म्हणतो ना
हा
आई म्हणतोय मम्मी म्हणतोय
आता गाड्या पण दिसत नसतील त्याला इथं
हा
टॅक्टर येत असेल ना आता माग का नव्हता येत पाऊस उघडा होता
हा
आता आठ दिवसापूर्वी